हॅलो.
हा बोला की, आवाज येतोय? हॅलो. हॅलो. हॅलो, आवाज येतो का? हा. बोला की, काय म्हणताय, चहा झाला का? हा अआज सुट्टी असेल ना, त्यामुळ जरा सावकाश चालू आहे सगळं.
आज रामनवमी ची सुट्टी आहे ना जरा, म्हटलं आज
हा हा, होय सगळ्यांना सुट्ट्या आज, त्यामुळे जरा, आणि ते पाऊस पण पडून गेलाय सगळं गरम वगैरे, लईच गरम व्हायला लागलंय.
खरंच की, काय हे पाऊस आणि उन्हाचं वातावरण अस सलं क णै, आळसच येतोय.
फ्रेश पणा वाटत नाही ओ.
तेच की, खरंच की, लय अवघडतंय, मग आज मला तर आज असं जेवलं जेवल्या जेवला जेवला कधी जाऊन पडेल असं झालतं, झोपून
नाही हे वातावरण कसं आहे, फ्रेश असं हे नाहीेये. हा, काय म्हणताय आनी? होय चहा वगैरे आवरला, आता जेवणाच बघायचं, जर रात्रीचा स्वयंपाक करायला पण कंटाळ येतोय, गरमीमुळ गॅस जवळ जायचं म्हणजे हे होतय.
सकाळ -संध्याकाळी करताय काय स्वयंपाक? सकाळ संध्याकाळी करत ताय काय म्हणलं?
हा होय दोन्ही वेळेला लागतय, घरातले कसे जरा हे आहेत म्हणजे सकाळचं काय, म्हणजे शिल्लक आमी ठेवतच नाही. दोन वेळचा वेगवेगळ, सकाळची वेगळी आमटी, संध्याकाळी वेगळी आमटी. कधी तर चुकून असेल तर मग करत नाही. नाही तर मग बऱ्यापैकी सकाळी -संध्याकाळ करावंच लागत.
आमच्यात तर शक्यतो सकाळी केलेला स्वयंपाक आम्ही खातोय संध्याकाळी.
हा नि बरं पडतय ते कसं, सगळे खानारे आसले तर चालतय ओ. मग ते कधी एक खाणार एक नाही, एकाला एक वेगळी भाजी पाहिजे. सकाळची भाजी असली तर नको. नको दुसरी करा, मग त्यापेक्षा ते वेगवेगळंच केलेलं बरं सगळ्यांना.
हा, जॉईंट
हा, जॉईंट फॅमिली हाय, त्यामुळं हे होतेयच थोडंफार
तसं कोण नाही आहे ना आम्ही तिघं जणच.
हा-हा त्यामुळ काय कस मॅनेज होऊन जाते ना जरा असेल तर करायचं नाही. जर लागलं तरचं करावं लागते असं पण आहे.
ते आम्ही तिघंजण असतोय, हा ते प्रॉब्लेम होतेय.
मग संध्याकाळी कसं कंपल्सरी भाकरीच लागते.
हां-हां-हां-हां.
सकाळी चपाती असते डब्याला वगैरे, संध्याकाळी भाकरीच लागत्या सगळ्यांना. तेव्हा भाकरी करायची, भाजी आली. सगळंच स्वयंपाक करावं लागतं होय. तुम्हाला काय काय आवडतं स्वयंपाक करायला. हा हा म्हणजे अजुनही नाही का आवड नाहीये, का आवडतं काहीतरी ट्राय करायला वगैरे हा हा.
आ कायतरी नवीन वगैरे करायला जरा आवडतयं.
हा हा तेच की काय बनवलेय का नवीन मधलं ते मोमोज, बर्गर वगैरे असं
काल परवा मोमोज केलत, मागच्या महिन्यात केलते आणि काय मग कधीमधी सँडविच किंवा आपलं काहीतरी मंचुरियम वगैरे ट्राय करायचं, आज पण रसमलाई केलती. मी नाही वहिणीनी केलती आमच्या, मी आपला बघालतो ते.
बघत होता. हा हा मग मोमोज कसं तेलात काय केलेला भाजी वगैरे, आतलं स्टफिंग काय होतं.
काय नाही आपलं कोबी चिरून घेतलेलं. हॅलो.
हा-हा-हा बोला की येतेय, ऐकू बोला.
हा काय नाही म्हणलं कोबी चिरून घेतलेला, जास्त कोबी घेतला त्याच्यात थोडं गाजर जर शिमलामिर्च आणि थोडं भाज्या ऍड केल्या बाकीचं. की कांदा वगैरे संगळ्या ते शिजवून घेतल्या भाज्या. आणि कॉर्नफ्लॉवर
हा कॉर्नफ्लॉवर आणि हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा-हा-हा बोला की मग ती भाजी वाफवून घेताय काय.
हा भाजी आपलं कढईत जरांस वाफवून घेतली.
हा -हा हो त्याशिवाय कच्चेपणा जाणार नाही ना त्यातला.
हा जरा सोया सॉस वगैरे टाकलेलं त्याच्यात.
हा-हा-हा म्हणजे एक चायनीजच फिलिंग आहे असं फील येण्यासाठी.
हा. ते खरं खरं सामानात टाकायला पाहिजे जरा. तिकडं झालं कि लई घाण होतं. ते स्ट्रीचिंग.
हा म्हणजे टेस्ट जरां असं बिघडत असेल, थोडंस हे लागत असेल.
हा त्याच्यामुळे जरा प्रमाणातच पाहिजे.
हा हा मग वरचं आवरण म्हणजे, ते पा हे असतं ते ते कशाचं म्हणजे स्टपिंग कशात भरायचं असतं वरचं हे
ते मी मैद्याचंच केलतं पूर्ण मैद्याचं केलतं.
मैदा हा, हा. ते कसं प्रमाण घेतलेला. मैद्यात तेल वगैरे घालावं लागतं का मग?
आ हा ते तेल कडवून घातलेलं, मैद्यात पीठ घट्ट मळलं. आणि काय आपलं लाटून त्याच्यात ते स्टफिंग घातलं सगळं, आणि त्याला जरा मोमोज सारखा आकार दिला.
मोमोज चा आकार हा हां ते कस, मोमोज मध्ये भरपूर प्रकार आहेत ना, ते वाड उकडलेले असतात, फ्राय मोमोज, आणि हे पण असते ते, मसाला मोमोज असते. हा ह तळलेले मोमोज असं वेग वेगळे प्रकार असतात. त्यात चटनी कुठली बनलेल का स्वास ब
नाही तसच केलत मी. अ पहिल्यांदाच करत होते ना. म्हटलं आहे ते तरी पहिला व्यवस्थित होऊदे. पाचच केलथे बघा मोजून.
ह, हा, हां.
तेवढेच थोडे केलथे.
ते कसं पहिल्यांदा केले तर भीती वाटते ना. काय बिघडलं तर हे ते. पण करत, करत कसं शिकता येत. म्हणून करत राहायचं काहीतरी वेगळं असं.
तेच की, ते उगं बाहेरच खाण्यापेक्षा, हा बाहेरच खाण्यापेक्षा आपलं आपलं घरात. हम् बाहेर कसं काय वापरतात. काय नाही काय माहीत नसते ना.
सगळं काय हे नसते. कलर वगैरे वापरणार टेस्ट साठी वेगळं काय टेस्ट टेस्टिंग पावडर वगैरे वापरतात. त्यामध्ये टेस्ट लागते, आपल घरातल थोडस टेस्ट मध्ये मागे पुढे झालं तरी चालते. पण हेल्दी असते ना ते.
होय. होय खरंच की, हेल्दी म्हणजे आपल्याला माहती असते. मुळात ते
पण घरात केलेलं आवडत
पण जिबेला सवय झाली. हा तसच हे होत. ते वेगळं काहीतरी करायचं म्हटलं तर, घरातल्यानी पण खायला पाहिजे.
हा खाताात थोडं आवडीन, पण ते असं असते की बाहेर त्याच सारखं झालं नाही. हेए आसं झालं.
हा बाहेर सारखी टेस्ट आली नाही हे नाही. हा हा ते होतेय ते बऱ्यापैकी ते जरा बाहेर सारख टेस्ट द्यायला बघायच, खातात आपलं म्हणाच. सगळं बाहेरच काही हेल्दी नसतं, हे आपलं हेल्दी आहे. असं म्हण सांगायचं हू. मग अजून काय? बनवताय वगैरे. हम्म हम् सँडविच कसं बनवत्यात, म्हणजे टोस्ट. टोस्ट सँडविच का? आपलं सिम्पल असत फक्त.
नाही नाही टोस्ट सँडविच आपल्या बटाट्याच्या भाजीचा. आपल्या सिंपल सँडवेज असते, तेवढं नाही छान लागत, त्याच ग्रीन चटणीचं वगैरे. मला तेवढं आवडत नाही ते, मग आपलं रोस्ट सँडविच
खालं ब ब्रेड खाल्या सारखंच लागतं ते
हा, ते मग आपलं टोस्ट, आपलं जरा फ्राय वगैरे करून घेतलं, बा भाजून घेतले व्यवस्थित, ना? त्याच्यात मस्त ती भाजी लावली, सँडविच चीकेव मस्त लागते त्या त्यामुळे, शकतो मी, फर्स्ट सँडविच बनवत... हा, तर झालं स ब्रेड, सँडविच ब्रेड असते, ती कडून यायचं आणि खायचं
हा, हा, हा... हो, ते सँडविच ब्रेड असेल तरच छान लागते जर ते मिल्क ब्रेड घेतलं ना, मग असं गोड-गोडच लागते ते, तशी टेस्ट ते येत नाही मग त्याला
हा ते सँडविच ब्रेड कसं, जरा सपक असतं ना, होतं त्याच्यामुळे? शक्यतो सँडविच ब्रेडच आणावं लाग
मग सँडविच ब्रेड वेगळा भेटतो काय?
हा, भेटतोय की त्यास, जरा त्याचा आकार मुळात त्रिकोणी असतोय, जरा ते आपल्याला कट वगैरे पण करायला लागत नाही, शक्यतो, कधी-कधी असं मिळ त्या आणि हा नाहीतर मग आपल्या आहे तशा ब्रेड आकाराचं पण मिळतोय, दोन प्रकारच्या अस
मिळते हा, दोन्ही ह्याच्या भेटतात, चौकोनी आणि त्रिकोनी असं आपल्या हा, हा... नाही, होय, घरी कसं? केलं तर म्हणजे जास्त प्रमाणात खाता पण येतंय, बाहेर कसं, एक खाल्लं परत दुसरं काय म्हटलं तर परत आणि पेमेंट कराव लागते असं पण होतंय. घरी कसं निवांत, सगळे बसून खाऊ शकतात ना, जास्त केलं की क्वांन्टटी मध्ये...
हा, ते उगंच आपलं अं, बाहेर गेलं की मोजून मापून खावा, रेटला बघून
हा, तसंच होतंय ते, हा घरी कसं आपण खाऊ शकतोय... किती पण खाऊ शकतोय, आणि कसं, ते आनंद वेगळा असतोय ना... आपण केलं घरच्यांसाठी, घरच्यांनी खाल्लंय, चांगलं म्हणावं असं... एक अपेक्षा असते सगळ्यांची, कुठला पदार्थ केला आणि घर घरच्यांनी कौतुक केलं तर अजून छान वाटतं, त्यामध्ये, आणि परत तो पदार्थ परत... वेगळ्या पद्धतीने करावं असं पण वाटतं आपल्याला
होय, होय, बरोबर आहे की, म्हणून शक्य तसंच मी आपलं कधीतरी सुट्टी असल्यावर अधून मधून काय तरी वेगळं वेगळं ट्राय करायचं...
हा, होय, सुट्टीला जरा बरं पडतंय ओ, मग आता कॉलेज वगैरे म्हटलं किंवा जॉब, मग हे ते सगळं सुट्टीला असले की जरा निवांत वेळ असतो... हो मग तेव्हा करता येतंय...
हा, नाहीतर कसं होतंय आधीमध्ये आमच्या... सकाळी नाश्त्याला पण आम्ही नाही काय करत, शक्यतो चपाती भाजी, कॉलेजला डबा घेऊन जायचं असतं पप्पांना पण सकाळ सकाळी जेवायला लागतंय तर मग चपाती भाजीच अस असते सकाळी सकाळी आमच्यात
ते मग आता नाश्ता वगैरे म्हटलं तर मग तेला त्याच्यातच वेळ जातो ना मग चपाती भाजी पटकन होऊन जाते. आणि स्वयंपाक पण अर्धा होतो ना त्यातुनच
होय आणि एक सकाळी एक चपाती भाजी खाल्ली की दिवसभर काय वाटत नाही मग
काय वाटत नाही आणि ते नाश्त्यामुळे कस थोड्या वेळानंतर पोट रिकामच होते परत आणि भुक लागल्यासारख होते मग हां मग काय दुपारी डबा खाल्ल्यानंतर काय म्हणजे दिवस हे होऊन जातयत
हा मम्मी आपल सांगतात
तु पण राहते हां तेच की
संध्याकाळी आपल कायतरी वेगळं आहे आज सहा वाजताच शक्यतो मला सवय आहे सहा वाजता जेवायची सहा साडे सहा ला
हं हं होय तर कॉलेजवरून वगैरे आले की कस भुक लागतेच ना दिवसभर
हां डबा घेऊन गेलेला नाही ना कि लागते भुक इथल्या इथ काय नसते एवढ
हां हां हां चालेल चालेल करा रेसिपी वेगवेगळ्या ट्राय करा त्याशिवाय पण होत नाही आणि काय ट्राय केला तर फोन करा मग शेअर करा रेसिपी ट्राय करते मी पण करून बघते घरी
हो हो चालते हां
हां ठीक आहे